आला का आला का? आजच्या दिवसच निवांतय आण मी आता काहीच कॉल केले नाही...
त त्याच्यामुळेच म्हणले मी मला ना मला ना अभी माहित नव्हतं मी जायल होत बँकेत.... पण ती बाई म्हणायला लागली मला कॉल आ..... दिवसाचे मग सर नाता इकडे गेले मी कागदपत्र नेऊन दिले ना.... मग सुवर्णा ताई ना म्हणल ते स्टेटमेंट काढा.... तेच ते पासबुक काहीच कळलं नाही आमच तर तेच स्टेटमेंट आणायला गेले मग मी म्हणलं.... सुवर्णा ताई तर म्हणते आणि आजच्या दिवसच कॉल आहे म्हणे बारा दहा बारा वाजेपर्यंत....
हा ना आता तुम्हाला दोन तीन केले चालल का?
चालतया....
हा पण म दोन तीन करूनच झाला म्हण तुम्हाला... नाही बोलण का होईना पण चालू रहून द्यायचे...
नाही जेवाला किती वाजता जायचंय तुला....
आता पण फोन येऊ राहिले तिकडून...
हम्....
पण मग माणसाच जेवण चालू राहत म्हणून म बसले घरी टीव्ही पाहत.....
हा मला शोभान केला होता मिस कॉल पण मी.... हा गाडीवर होते मग मी नाही उच्चला...
हम्.... विभस असलाच होता जाऊन आता पोळ्याभरून व्हायलेत..... हम बसलेत त्याच्यातच आण मी..... नाही हो पुरी दि बच आहे ना.... मी आता तेच म्हलं उद्याच्या दिवस काय करू भैय्या बोलू आणि तुरी निंदू कपशी... शिवायला आत टाकलं
बाई मायत इवऱ्या टाकायचंय मला उद्या मक्काला म्हणजे एका जे लोक मक्काला येऊ राय टाक नाही बायां भेटेलेत आणि दुपारून कोतंबीर काढाची मला
म उदया मीटिंग ला येणार नाही का?
म आता काय करामांते डोकं काम करा नाय ना ये बाबा त मला उद्या जोड म चिरकण नसलं की रोजच जायचं म्हणत
हा ना मला बी बोलणे बसत ना उद्या मी येणार नाय जाऊद्या फोन बंद करून ठेवीण.
मी नय जाणार ये उद्या कारण सांगू कां बोलणे बसन एवढा हप्त्यातून दोन दोन दिवस आणि तीन तीन द
गणजाणी येत नाय ना ओ मंग काय लंगी की काय करताय काम
हे बाय मंदाताई तीनदाबी आली त नि ती एक एक दीड दीड घंटा आली मंदाताई सही कराला रजिस्टरला
का नाय लिपिका होती म्हणून मॅडम काही बोलल्या नाही त्यांना असय
हा तुम्हला लिपिका नाय हाय ना
लिपीका आणली होती नवीन
अनं तुमचं काम झालं ना
ते ऑनलाइनच विवच
कायच झाल
कटर चिडकुडून नाय नी झालं
नाही हो गटच दिसत नव्हते.
आमचं काय झालं स्वर्णा ताईला मी म्हणले बर का
स्वर्णा ताई म्हणे मी मॅडमला सांगते म्हणे उद्या स्वर्णा ताईला जायचं एक्सरा काढाला
हा
सुवर्णाताई म्हणे मी सांगते म्हणे मॅडमला का मी म्हणजे आता ती येऊन बी काय करणार त्यांना काहीच येत नाही की सार मोबाईल मध्ये माझ्या य. मंग मॅडम स्वर्णा ताईला मी आज सार कागदपत्र ते नेऊन दिलं मी म्हणलं तेवढे रजिस् तुम तेवढा काय हिशोब हाय त्यो काढा म्हटलं स्वर्णा ताई मला कहीच यत नही म्हणलं बाई तुम्ही कही म्हणा म्हणलं कारण तुम तुमचा रेकॉर्ड तुम्हाला माहितीय सगळं तुम्हाला माहितीय एक त आपल्या लिपिकाचं कामं ये ते लिपिका मायराला जायली म्हणलं
आणि ते पैसे तेज घेऊन घे ते ना सरळ ते आपूण ना शाळे म्हण ते करा
अ बे आता त्या मं ऑनलाईन त्या भरणार ये. पैसे त्या घेईन आपल्याला देत्यात नाय देत त्याची काय गॅरंटीये
अ हं ते मॅडम नाय म्हणली काय लिपिकाचे पैसे लिपिकालाच भेटनं म्हणलं आता लिप पिकां नसल्या मग आप थोडी हे लिपिकाल देणार ते
त्या काढून घेतात त्यांच्याकडं सार हाय ना चेक त्यांच्याकडं पुस्त कं त्यांच्याकड कागदपत्र त्यांनं सगळं हाय ना आपल्याला काहीच नाही ना
मंग
नाही तस मी स्वर्णाताई म्हणल एक शब्दभर हे बाय आज म्या त्यांचं दुखू रायलं तरी म्या एक खातं ओपन केलं बरं का. पूर्ण एक खात ओपन करून सगळं केलं आज दहा बायला नेऊन के वाय सी केली. त्याला हातपाय जोडून आज तात ताक बुधवारी त्या पासबुक भेटनं हा आनं आता उद्या एक गट नेईन का ते बी ओपन करून घेईन.
हा
आणि दोन्ही गटांनी मी केले पण मी म्हणले असते ना माया तोंडाणी मी केले मी स्वर्णा ताईचा एक गट सांगित ला आणि माझ एक गट सांगितला दोघीचे एक एक गट केले.
हा कां
हा ना आता स्वर्णा ताई ना एक पुढं आज डोकं लावून केलं वाटतं म्हणजे घरी बाया पहायला येऊनं पुराल ना रोजच्या बाई म्हणल्या वाटतं गटात या गटात तर मग त्या बाया तयार झाल्या वाटतं! ! !
हा का बर गड्या मग पडल्याचा थोडा फायदा पण! ! !
हा हा अपंग अपंग लोकायचं गट
हा का बरं न मग! ! ! घरी बसल्या बसल्या पडल्याचा तर काही फायदा होईल ना! ! !
हा आणि विधवा बाया की या तर विधवा बाया म चार केला जमा आता एकच कमी पडली मला! !
हा पाच लागत्या! ! !
हा! ! ! हा ग पण मग ल सारे मुसलमानी बी असल्या ना तिला डोकं लावं लागत! ! ! त्यांना
ह
अ ते ते मुसलमानाच ते बँकेत कळत नाही ते ईसा अन् हसा न कसा काही शब्द कळत नाही त्या त्या बाबाला! ते येइल! तिकडचा त्याला सार हिंदी इंग्लिश कळते मराठी काहीच येत नाही! आता तिथं असं भाषण झाले तो हिंदी इंग्लिश आणि मी आले मराठी! !
अवघडये आमच्या आमच्या इद बाया नाही नावो एखादा केला असता विधवा लई वय ये त्यांना त्यांना घेऊ काय करी त्या
कितीतये बरं ऐंशीच्या खाली आहे का! !
हा सत्तर-ऐंशी असल! ! !
सत्तर तर असले ना घेऊनच घ्यायचं एक नाव गटाचं होऊन जातं ताण सोडून द्यायचा!
सतारन सत्तार कुड घेतव
ग्या मणी
हा!
साठ! ! साठ पासठ पंच्याहत्तर सत्तर लोक घेऊन घ्या म्हण जाऊ द्या म्हण मी त्या दिस तेच म्हणली त्या म्हण नाही ना त घ्या पण चार असे पाहिजे काही एक तरी सर शिकेल पाहिजे त्याच्यात
हो ना मग आज सत्तर म्हटलं तर साठच्या पुढं बाया म्हाताऱ्या त्यांना काही समजत नाही
ते काकू काय म्हणत्या पाय ते त आहेच
म म ये वहीन आमच्या किती वहीन एक दोन तीन चार आहे! !
नाही त्यांना काय कळत तू एखादी अशी पन्नास लोक पाय विधवा बर का! !
हम्म हम्? ! ! !
अ चार म्हातारी पण असल्यावर चालत चार
साठ सत्तर च एक गट करून घेतला तुय्या नावंर होऊन जान जाऊ दे बयस नाही म्हणा मग आम्ही काय करा
म का परला
त्या पणखी फुलं आत्या बी ना ग विधवा! ! !
अ हा ते! ! ! पण त्या त्यांला म्हणावला ते गटात हाय ना सून न ते
सून आहे ना सासूू नाही ना! ! !
हा सासू नाही वाटत पहावा लागेल विचारून
करून घ्या ना त्या आत्याला सांग मग आत्याला म्हणा येऊन जा एक गोळी घे ताप लय आला तुला उठ ए आताच गोळी घेऊठ नाही मग हा ते आत्याला शिके म्हणजे येतन त्या आत्याला थोडंफार
हा ना मग म्हणून पाहि नला
हा.
कोणाला ताप आली.
दाद्याला अग त्यान का केलं काल कोथंबीर वाहिली वल्ल्यामध्ये.
हम्
त्यांला मजा वाटली वावरामध्ये सुट्टी होती तर
हा
आज लगे ताप आली.
आमच्या
नाय तर बाई, माया पोरीचा हे पहा पहिल्या दिवशी कप फुटलं बर का पायात घुसला काही कमी सहा दिवस सात दिवस गेला तो पाय.
हो का हा काहीन काही चालूच तमाझ
दिवस त्याला झाली ना सुट्टी ला झाली.
हा.
वर नळी टाकायला गेली, पाणी पाणी चालू अजून बी. नळी वर टाकाय गेलती वाणाऱ्याने नळी काढली तर आणि म्हाया पुतण्या अला म्हाया पुतण्यान काय केलं काढले, दुसऱ्या खात्यात ठेवून दिले.
हम.
आणि ती वरून खाली उतरत होती तिला वाटलं वर चढली तेव्हा काही नव्हती येताना काही नसल. ते खाली उतयला गेली ना, तर त्या खिडकी मधे फ्यूज होते तिने वरून पाय टाकला तसा तिचा रोज क्रुज मध्ये पाय गेला.
लय लागला असन पायाला मग.
ते आज बी पोरगी सुधारणा नाय
ते हे फ्युज ला लोखंडाचं राहत ना ते
त्या दिवशी, हा मग मी त्या दिवशी मॅडमच को ना वेरुळ मधून ना घरबड सरवडाले पोरीला आली होती ताप अन ती पोरवी आधीच कमजोर आहे.
हा.
मग मी म आता घरून फोन आला ताप आली ती पप्पा बी घरी नव्हते मी लगेच म्हटलं आता ना मंदातई आहे. तवरच निघता येई बाहेर नाही तर तो जाऊस तर निघून द्यायचे नाही. आणि त्या दिवशी येऊन तर काहीच नाही केलं बाई म्या तिथं मॅडम न मला नीसत परेशान केलं रिकाम्या राणी.
मग काय काही नाही झालं आम्ही काढलं म्हणा हिशोब पण मग आमचं कुठं झालं. आणि इकडून तिकडून व करायचं होत त्याच्या ते गटच दिसत नाही.
मायकडे येऊन पाहिलं मॅडम म्हनायच होत. बाई तुमचं येऊ काही फायदा नाही तुमची सी आरपी घरी तुमी दोघी जणी घरी बसू शकतो. पाडा म्हणून मग या दोघीजणी
मॅडम म्हणत्यान नाहीतर तुम्ही येऊन बसा म्हणे इथं.
ह म काम बी झालं तर बरं वा
मग हेपाय एक तर सहा महिन्याचा फ्यूज वाप्रेल होता तो हा गरम होईल होता.
अन् ते एक तर आग्नी कशी राहते माणसाची ते लोखंड. पोरीचा इतका पाय सुजवून इतकं हे करून आता किती सहा दिवस पाण्यात पाणी घालून दिलं आलाद झेललं तिला आणि आता जे पिवळा पडला तिचा पाय आता.
अ
अ... तिनं काय केलं... काल रविवार होता ना... काल उजून वावरात गेली... ऐकली नई, वावरात गेली पोरी बरोबर मी शागणला जायला होते ना... तिनं काल काय केलं... कोथंबीर बी उपटली नी वायली बी आणखी
हा का?
आणि त्यांना ते वल्ल्या ना आणि त्या बुरबुरी ना... ती काल ती... रातीत पासून आणखीन गुंगली
अन तिला दावखान्यात यायचं लई जीवावर येतं
तिकडे ना
तिला म्हणलं... दवाखान्यात जाय... पप्पा बरोबर जाय... गेलीच नाय तिच्या
ते कराड येतो ते... याच... काय
पंडेन ते
आत्ता घाटीतून... गोळ्या आणल्या काल मग
हाव का... आले मी.. चाला.... मग तुम्ही आता दहा मिनटं झाले... मी डबल करून पाहू का तुम्हाला?
हा हा... थांब दोन मिनिटं अजून
बर... झालंय आता... दहा मिनिटं
हा... झाले आता कर
हा... डबलच... लगेच लागल का रिटर्न?
पाय ना करून व्हत असलं तर... ए... दादा गोळी घे पहिली ताप वाटू राहली